हा येतय का आवाज? येतोय. ओके. हा मग तुमच्या इकड काय खडखड चालू आहे, काहीतरी.
हो. मी जाते बाहेर जाते, थांबा रेंज येते.
थोडंस.
हा आता येतुय काय आवाज व्यवस्थित?
हो येतोय पण त्या बा बाजूचा काही आवाज ज आला ना कॉल रिजेक्ट होतात आपले.
काय करताय मग?
काय नाय बसले आता मी, हवा खात मस्त.
होय मी पण तेच करालोय बाहेर आले आ
हा हवा चालू आहे ना बाहेर खूप म्हणून बसलोय गॅलरी मधी. मग आता माझं. मला असं हे करायचं होतं तर देऊळ बंद मूवी बघितला देऊळ बंद. मूवी.
हो बघितलं.
हो दुसरा भागात आता आलाय आता तीस रा भाग पण येल लवकरच पण ह्यचा ह्याच्यावर जो म्हणजे हा जो आहे ना या भागा भागामध्ये सर्व यांच्यावर घेतलेले आहे. काय म्हणत ते शेतकरी आत्महत्या. ते करतात ना जसं कर्ज बाजारी शेतकरी हो. त्याच्यावर आणि छान आहे तो म्हणजे असं आहे बावा काहीतरी घेण्यासारखा आहे त्याच्यातून. कारण खरंच वास्तुस्थिती आहे अशी शेतीमालाला भाव नाही मग काय.
नाही असंच होत आहे आता कोणत्या कोणत्या गोष्टीसाठीठी कितीतरी लोक आत्महत्या करायला लागलेत.
हो आणि आपण घ्याला गेलो आपल्याला किती महाग देतात आता साधे कांदे बगितले आपण घायला गेलो तर आपल्याला पंचवीस तीस रुपये किलो देतात ते आणि अस शेतकरी विकायला गेल का त्याला दहा म्हणजे हजार रुपये बाराशे रुपये असा भाव असो म्हणजे त्या दहा रुपये दहा रुपये बारा रुपये अस असा भाव असतो.
कितीतरी म्हणजे बाहेर घेताना त्यांच्याकडून कमी दरात घ्यायचं बाहेर विकताना जास्त घरात विकायच अस सगळ चालू आहे
तेच तेच त्यामुळेच ह सगळं असं म्हणजे त्याच्यामुळेच लोकं पण असं करतात ना आणि खरंच आहे असं कारण आपण मार्केटला कधी कधी जातो तर ते इथे बघतो ना मार्केटमध्ये कि स्वस्त मध्ये घेतात सगळ एक साधं म्हटलं कांद्याचही मार्केट बघितलं तरी हजार रुपये पंधराशे रुपये असा कांदा कांदा जातो आणि आपल्याला कधी घ्यायला गेलो आपल्याला कधी पंधरा रुपये मिळतच नाही दहा रुपये मिळतच नाही चोवीस आणि पंचवीस रुपयेच
तुमचा आवाज आवाज मला बारीक येतोय आवाज येत नाही आहे व्यवस्थित
अ आत्ता येतोय का हा आता येतोय
हा आता येतोय व्यवस्थित
हा ते हेडफोन जरा इकडे तिकडे झाले ना त्याच्यामुळे
हा हा हा
हा मग तेच त्याच्यामध्ये असं जस वास्तुस्थिती दिलेली आहे आणि छान आहे. ते ऍक्टर वगैरे पण चांगली ऍक्टिंग केलेली त्यांनी म्हणजे
होय ती म्हणजे जी काही अ म्हणजे मेन कॅरेक्टर होते ना त्या लेडीजच ती पण त पहिल्यांदा काहीतरी मूवी् बनवल्या वाटत
हो नाही ती आहे ना पहिले पहिले पार्ट मध्ये आहे ना ती पण जास्त काम नाही
हा हा हा हा हा म्हणजे मेन मेन कॅरेक्टर असलेलं पहिल्या मुूवीत केल्यावरती
हा हा मेन कॅरेक्टर असलेलं पहिलं मूवी आणि सर्वसाधारण आहे होते असे म्हणजे एक साधे सिम्पल आहे त्यांना अस काही हे नाही काही नाही अस एकदम व्यवस्थित आता सर्व ठिकाणी ज जवळ शंभर करोडच्या पुढे त्यांना न्ह्यायचंय ते आता भरपूर सर्व ठिकाणी भेटी दिली त्यांनी सगळीकडे आ स्कूल चालू आहे अजूनही ते म्हणजे तो आमच्या इकडे दिल हो हो आणि छान आहे असं
पिक्चर रिलीज होऊन आता काही तर महिना दीड महिना झाला तरी सुद्धा अजून गर्दी चालू आहे
हो हो परत जातय आणि छान वाटत ना असं काही काही असं भक्क काय म्हणतात ना असं शो शोबाजी नाहीये काय नाहीे जे कमी बजेट एक एकदम लो बजेट मध्ये सिनेमा आहे तो आणि चांगला आहे घ्यासारखं आहे त्याच्यातून खरतर आणि लोकांनी याच्याकडे पाहायला पाहिजे ओ हे कसं व्यापारी लोक जे असतात ना ते व्यापारी लोकांचाच फायदा होतो. मध्ये शेतकरीच काही नाही अस काहीतरी धोरण करायला पाहिजे की जो काही माल शेतकरी तो एक तर थेट ग्राहकांपर्यंत जायला पाहिजे किंवा मग सरकारनी खरेदी करून सरकारनेच तो बाहेर द्यायला पाहिजे अस हे मधले जे असत आहेत ना व्यापारी लोक त नकोच कारण तेच त्या लोकांमुळे
ते तीन चार ठिकाणाहून फिरून आल्यामुळ शेतकऱ्याला पण त्याचा नफा होत नाही आणि आपल्याना पण होत नाहीे
हो ते त्याच्यामुळेच तो वाढून जातात मग बाहेर गेल्यावर आणि ते त्यांच्याकड एवढ्या कमी किमतीत घेतात आणि नंतर जास्त किमतीत विकतात मग त्यांना हे काही भेटत नाही ना शेतकऱ्यांना
हो हो ते ते पण आणि आता त्या स्वामी मर त्यांच ते पण प्रसिद्धी जास्त चालू आहे देवाची आणि जशी प्रसिद्धी चालू आहे सह सगळ्यांना अनुभव
हो नाही अस पण आहे बुआ असे बी भरपूर करतात लोक जे करणारे म्हणजे ज्यांना त्यांचे हे आहेत भक्त मंडळी तर ते आहेत अजूनही त्यांना जे ज्यांचे आहे भरपूर म्हणजे त्यांचे आता भरपूर हे त्यांच भक्त भक्त परिवार
हो हो
अनुभव येतो तसे लोक जोडत चालतात त्यांना
हा
आणि त्यांचे ते कॅरेक्टरांचे ऍक्टिंग वगैरे छान आहे बा असं व्यवस्थित त्यांनी असं निभवलेले आहे त्यांचे किरदार नि्छाने केलेले बाकी आणखी दोसर हो घरातलं साधं सिंपल आणि घर पण एकदम अस साधं दाखवलेलं आहे ना असं काही नाही जे असत ते हो हो ते म्हणजे असं कस न ली दाखवलेलं अस काही हे नाही काही नाही एकदम साध घर आता आपलं जस घर असतं तस नॅचरली दाखवलेले आहे तस दाखवत तस नाही तर काही काही पिक्चरांमध्ये कसं मोठं हे दाखवतात ते त्यांचे सगळे त्यांच्याकडे कार आहे सगळे असं सगळं
हा हा तसं काही नाही आहे सगळं व्यवस्थित जे शेतकरी कुटुंबामध्ये असते ते सगळं दाखवले त्यामध्ये
शेतकरी कुटुब आणि त्यांची व्यथा जी आहे ती बरोबर मांडलेली आहे त्याच्यामध्ये
हा ह आणि प्रत्येक शेतात काम म्हणजे कष्ट कशा पद्धतीने असत ते पण सगळं दाखवलय त्यामध्ये म्हणजे काम कशा पद्धतीने करायला पाहिजे? शेतकऱ्याला किती कष्ट करायला लागते आणि तेच देवाने जर केलं तर किती मिनिटात होऊ शकतय, या गोष्टी
नाही पण मग त्यांनी त्याच्यात सांगितलेले आहे ना देवाला तुम्ही चमत्काराने दाखवायच. तुमच असं मग त्याच्यामुळे ते बर.. हे केलेलं याच्या मत चमत्कार दाखवायचा नाही कारण ते चमत्कार दाखून करू शकत होते मग काम असं सगळे पण त्यांनी नाही सांगितले तसं नाही करायचं, त्याच्यामुळे ते त्यांनी ओरिजिनल रित्य -त्यांनी कसं काय करायचं कसं करायचं असं दाखवल
हा- हा..
तुमच्याकडे तापमान किती होतं? म्हणजे असं आता सध्या
आता सध्या तरी पस्तीस किंवा- तीस ते पस्तीस पर्यंत हो आता सध्या म्हणजे कमी आहे
खूप जास्त झालं होत तेव्हा
मध्ये -मध्ये तरी म्हणजे महिना दीड महिन्याच्या पाठीमाग बेचाळीस असं चाळीस बेचाळीस असं होतं
चाळीस- बेचाळीस हा आमच्याकडे पण सेमच होत तसच चाळीस बेचाळीस ना आता कमी झालेयत आता -आता पस्तीस चालू आहेेत पस्तीस
हम्म आमचे पण तीस पस्तीसच्या आसपास असते
आता कमी झालय, आता म्हणजे ही उगच हवा सुटली म्हणून त मग
कुठतरी- कुठतरी पडाले पाऊस त्याचा वा- त्याच्यामुळे इकडे पण जरा वातावरण चेंज होतय.
सांगता असं पण तो काही पाऊस नहिहे कुठे अजून पर्यंत तरी
होय, परवा आमच्या इथं एक शहर आहे त्या शहरामध्ये थोडा झाला पाऊस मोठ्यानी. म्हणजे कंटिन्युअसली तीन ते चार तास हो तीन ते चार तास मोठा
हो का म्हणजे बर आहे चलाहो पावसाला सुरुवात झाली नाही निदान कुठेतरी
हा कुठं -ते म्हणजे तिथे पडल्यानंतर ना सगळीकडं पडेल असं वाटालत पण ना तिथं पडल्यानंतर न कुठं पडलेलं अजून ऐकलेलेच
हम्म नाही अजून तर नाही झालंय पाऊस
हा. ह....
आजून
आणि तरी पण ते नासावाली काहीतरी शोध लावल्यात वाटतं पाण्याचे ढग सगळे पुढे सरकल्यात त्या मग भारतात या वर्षी पाऊस पडण्याची काही जास्त शक्यता नाही आहे असं
ते चालूच असतं त्यांचं काहीतरी अफवा फेलवाच काम हं, नाही ते काय ते इन्स्टाला तर ते काहीतरी ह मिळवण्या -करता करतात काही- काही येडे चाळे
ह
हे काय आता काय म्हणतात का नाही कवा. हेच झालेले आहेत ते
काही पण रिल्स टाकतात हा हे असं झालं ते तसं झालं काही टाकतात आणि नाय प्लॉ -प्लॉट्स मि- मिळवण्यासाठी चुकीच्या का बातम्या असण ते पण टाकतात
तुमचा आवाज येत नाही आहे व्यवस्थित म्हणे..
आता येतोय का
नाही आज
अरे बापरे नाही येशील हॅलो आता
हा येतोय आता बोला
हा आणि ते घरात गेलं का मग आवाज हे होतो
हा हा हा
असे पण आता टाइम होतच आलाय थोडासा थोडाच राहिलाय
हा हा मग काय बनवतय स्वयंपाकला
बघू ना अजून तर काही ठरवल नाहीे हे
हा हा
अजून तर काय ठरवलेलं नाही आता बघू काय बनवायचं काय नाही रोजच्या तर डोक्याला ताणच असतो
होय रोज सकाळ संध्याकाळ काय करायचं केलेलं एकदा आवडतं कि एक एकदा नही आम्ही रोज करायच म्हणून कंटाळते आणि हे घरातले सगळे हेच करतेस हेच करतेस म्हणून खाण्यासाठी कंटाळतात
ह ह ह बनवायचं हो ना मग सांगायचं हो ना काहीतरी आज बनवा हे बनवा ते बनवा असं वेगडं काहीतरी सांगायचं म्ह सुचवायचं असं ह
ह
किती वेळा झाला हो हो चालेल ओके बाय
नानाचाच आहे